ह हॅलो
हॅलो
हो बोलाना झाले का जेवण वगैरे?
हो झालं झालं आत्ताच झालं. काय, बाळ रडतंय वाटतं झोपलं नाय अजून?
हम्म, झोपलं नाही अजून
हां
के चाललेयं.
बाकी काही नाही आता पाऊसचं.
ह.
पाऊसचं चालू हुई ना पावसामुळे काय?
हो पावसामुळे काहीचं नाही.
ह, सारखं कंटिन्यू, पाऊस चालू हाय आता बोर झालं पाऊसाने.
हम्म, असं वाटतंयं कधी उघडतो पाऊसं.
व्हय, ऊनचं पाहायला भेटलं नाय कधीच पंधरा दिवसापासून.
हो, ना. हम, टीव्ही चा आवाज येतोय का? ह, अ्ा
अब, दुसरीकडे नेटवर्क नाही माझे याला. त्याच्या मुळे इथं बसवं लागते मला. पोरं काय ऐकतं नाही हुं हुं. हो ना त्यांना बघायचा राहतो टी व्ही.
टी व्ही बघायचं असतं. ह, दिवसभर शाळेत असता. हम्म, काय नाही काय काम करता तुम्ही जॉबला हाय?
हम, नाही- नाही मी घरीच असते. मी काही काम नाही. मी ऑर्गनिक प्रोडक्ट बनवते स्किन केअर हेअर केअरचे.
हो का.
हा आपलं बोलणं झालं होत वाटतं एकदा ना?
नाही- नाही.
तुम्ही केक बनवता? नाही का अच्छा - अच्छा ते ताई होत्या त्या केक बनवता घरी होममेड केक हा. हो. तर, आपलं इथल्या चं त्या अ. त्यांना त्या घेतात वा ऑर्डर हो अचछा डिलेिवरी वगैरे, करतात त्या.
हो का.
आता त्या पण म्हणे माझं बाळ छोटं हे त्याच्यामुळे मला पण एवढं जमतं नाही म्हणे ऑर्डर द्यायला.
ह् ह.
म्हणून मला वाटलं त्याचं आहे का तुम्ही तुमचं पण बाळ छोटं हे ना हा हा आवाजावरून कळलं मला.
हा हा.
तुम्ही काय करता मग?
हे अंगणवाडीत हेल्पर म्हणून आहे मी.
अच्छा, अच्छा,
हो. काय प्रोडक्ट वगैरे बनवता स्किन केअरचे.
हो सगळं हो मी स्वतः बनवते.
अच्छा क्लास केलेला आहे का त्याचा?
हो मी ना आयुर्वेदिक डिप्लोमा केलेला आहे, त्याच्यात
अच्छा,
हम्म
तर माझं ब्रँडिंग पण आहे अनुषे ऑर्गॅनिक म्हणून
हो हो
हो,
हम् स्किन साठी काय स्पेशल बनवता?
स्किमसाठी आपले रेग्युलर वाप यूथसाठी पण आहे एस पेफ आहे नाईट क्रीम आहे नुसती नाईट क्रीम आहे.
हो का,
हो फेसवॉश साबण वगैरे सगळं असतं, लिप बम फेस सिरम फेशिल किट
नाईट क्रीमचे काही वैशिष्ट्य म्हणजे ब्राईट स्किन होती का त्यानी
नाही पिगमिंटेशनचे पिगमिंटेशन डार्क सर्कलचे वगैरे जे प्रॉब्लेम असतात, आपल्या लेडीिज आहे.
अच्छा अच्छा,
हा त्याच्यावर काम करत ते,
ओ तरी कितीपर्यंत विकत प्रोडक्ट
प्रॉडक्ट आत्ता ते माझी ना पन्नास ग्राम ची डबी आहे माझी ती चारशे पंचेचाळीस रुपयाला एक,
अच्छा,
ह
ते मी एक करतो ऑर्डर ती दहा ग्रॅमची बहुतेक,
हम्म,
म्हणजे सहाशे रुपयाला असते.
हो ठीक हो ना सहाशे रुपयाला दहा ग्राम
हो,
खूप पैसे काढतात लोक तर ते काय ते मॅन्युफॅक्चरिंग दुसर असेल या रिसेलरवाल्यास जे तुम्हाला देतात त्या
त्याच्यामुळे त्याचे रेट वाारतात हव ऍक्च्युली त्या घेतात, फक्त दीडशे दोनशे रुपयाला कारण एवढ्या रेट कोणी देत नाही आता मी मॅन्युफॅक्चरिंग वर करते, त्याच्यामुळे मला माहिती आहे. त्या त्यांना दोनशे रुपये म्हटले ना दहा ग्रामचे तरी त्या घेत नाही त्या म्हण त्यांनी तुमची खूप प्राईज आहे.
हम्म
असे म्हणतात त्या ह आणि तुम्हाला त्या अे कस्टमरला मग ते डायरेक्ट ट्युबेलच्या भावाने या्यायचे सेल करतात.
''अच्छा'', ते म्हणजे आम्ही घेतो ना ते स्वतः एक मेकअप आर्टिस्ट आहे.
हा हा त्या मेकअप आर्टिस्ट पार्लरवाल्याच बायका जास्त घेतात ना, बल्कमध्ये कारण, त्यांच्याकडे भरपूर कस्टमर येतात ना.
'अच्छा' ह ह ह हो तरी पण प्राईस खूप जास्त आहे, मग घेतली होती एक युज करायला, स्किन वगैरे छान झाले त्यानी
हां
हा पण प्राईज खूप आहे, मग दुसऱ्यांदा जाच नाही वाटत तिथे,
हा 'कस्टमरला परवडेल अस' त ते परत घेऊ शकेल, अशा प्राईज ठेवायला पाहिजे. तर, सगळेच कंटिन्यू घेऊ शकतात, असं काही नसतं ना? ज्याचे त्याचे प्रॉब्लेम राहतात. कोणी आता समजा, ''अ बघा आता'', कोणाच इन्कम किती कोणाचं किती, हे आपण नाही सांगू शकत ना,
हो
सगळे ॲडजस्टमेंटच असतं ना, लेडीजचं तर सगळी ॲडजस्टमेंट असते. त्यांना, कोणत्याच गोष्टी हे करायला म्हणायला नाही लागत. ठीक आहे त्याच्यामुळे, मग ते एवढे नाही टाळायला पाहिजे, त्यांनी पण
खूपच जास्त घेता पण, मग असं वाटतं रिझल्ट छानाय.
हा
डाग वगैरे सर्व जाता पिंपल हो, मग तुमचे प्रोडक्ट छान असेल तर, युज करायला काय हर 'हरकत नाही असं वाटत'!
''माझे ना आयुर्वेदिक आहे'', माझा थोडा रिझल्ट लव ऊशिरा येतो. पण, माझं असे का ते, माझे प्रोडक्ट युज केले तर काही साईड इफेक्ट वगैरे नाही होत, बघ कोणाला असं स्कीिनला वगैरे कारण, हे जिथून मी म्हणंत रिझल्ट येतो वगैरे तर ते ना केमिकलवाले असतात, ते तुम्ही बंद केले ना तर हा, तर ते तुम्ही वापरायची बंद केले ना तर, तर, त्याचा साईड इफेक्ट होता म स्किन आपोआप ब्लॅक व्हायला लागते. तुम्हाला, मग ते कंटिन्यू करावं लागतं, म्हणून तर ते एवढं चालतं ना
हा
हम्म कारण ते ब बंद केलं तर, स्किन काळी पडायला लागली का क कमर परत घेत, स्कीन ची लाईफ कमी व्हायला लागते त्याच्या
हो ना
'अस होत ते'
हो, मी मध्ये मध्ये स्टॉप केली, तिथे मला असे पिंपल यायला लागले ते
हा, मग मी तेच सांगते तुम्हाला की त्या असे प्रोडक्ट यूज केले ना तर, ते त्याचे साईड इफेक्ट तापप दिसायला लागतात
हो ना ''हेअर वगैरे हेअरचे पण प्रोडक्ट बनवता का''?
हो, माझ्याकडे हेर कंबो आहे. हेअर ऑइल, हेअर शॅम्पू, हेअर प्रोटीन पॅक आणि हेअर स्प्रे अशे चार प्रोडक्टचं कंबो आय माझं.
त्यांनी केस कळती वैगरे थांबते का?
हो केस गळती थांबते केस वाढतात त्याच्याने डॅनड्रफ वगैरे निघून जातो. म्हणजे जेवढे प्रॉब्लेम असेल हेअरचे ते सॉल्व होऊन जातात.
हम्म, आ ते
पण मग तुम्ही ते कंटिन्यू दो तीन महिने तरी यूज कराला पाहिजे मग त्याच्यानंतर रिझल्ट यायला सुरुवात होते हळूहळू. असं पण रिझल्ट आहे शंभर टक्के त्याजा.
प्रॉपर जर युज केला ना तर बरोबर रिझल्ट येतो त्याचा.
हो ते तर आहे कोणती गोष्ट एका ह्याच्यात नाय होत.
नाय लगेच तुम्हाला रिजल्ट दिसणार नाय पंधरा वीस दिवसानंतर म हळूहळू दिसायला सुरुवात होते. मग ते थोडेसे हे होतात मग तीन महिन्या नंतर चांगल रिझल्ट
अच्छा.
हम्म.
माझी छोटी मुलगी असल्यामुळे केस गळती खूप होते.
बाकी काय म्हणता अजून?
काय तर जेवण वगैरे
अहो आ त्ताच आवरल माझं बसलीच होती म्हटलं चला कॉल करून घेऊ आज हम्म.
हो अच्छा तुमचे उशीर असता का?
उशिरा असत्या.
अच्छा. आता होईल आपले दहा मिनटं बाकी. म- मी करु मी करू का तुम्हाला माझी पण बाकी ए ना? हॅलो.
छा, हो हो.
हॅलो, तुमचं झाला का मी करते.
हा हो हो
हॅलो, हा.
हो हो येतोय येतोय.
बाळाला झोपून घेते.
हां हां चालेल चालेल ठीक ए मला मेसेज टाका हा म.
हो हो.